हॅलो
हा नमस्कार ताई!
नमस्कार
काय चाललंय?
काय नाही बरं आहे.
हो का
हम्
आवरलं गेलं.
हो चालू आहे आवर निवर. वातावरण खराब आहे हम्
हम पावसाचं वातावरण आहे ना.
हम्म असं नस थोडा थोडा. चांगला पाऊस पण येत नाही ना हो ना.
हम्म बरं मत आहे ना त्याच्यामुळेरच
हम्म काय चाल?
काय मी पण आली इकडं बाहेर आले. हम्म
मु मुलं किती आहेत म्हटलं.
काय झालं? हॅलो
एक म्हटलं तुम्ह?
का नाही दोन आहे ना. एक मुलगा, एक मुलगी आहे.
एक मुलगा एक मुलगी
चालू येत काही.
हम्म
शान विज पण
शाळेत गेलेले आहेत का?
हम्म काय चाललं मग बघ्या? तुमच्या ना त्या मैत्रिणीचे मिस्टर जावायचं काय एक्सिडेंट झाला?
हा ना हा ना ऑक्सिडेंट झाला भाई किती गोगत झालं होत असी. छोटे छोटी मुलं आहेत नई. आणि ते कुठे गेलेले होते म्हणे बाहेरगावी. त्यांना कळलं तर खूप वाईट वाटलं ना मग.
ह
अस
तिघनटलं म राय काला आन मला. त ऐकाय आलं ना, म्हटलं मग चला म्हणते. काही नाही अस दु
दवाखान्यात. चार पाच दिवस दवा ला बरच लागून गेलेला आहे.
हो का
टाके किती ब बतीस बत्तीस का काय? टाके पडले म्हणे.
ह ह. म. दवाखाना
सस्तो हम्म.
त्या्या
काय चाललं बाकी.
सोपण नाही. दवाखाना म्हटलं का पैशे लागता.
म, दवाखाना म्हटल्यावर खूप
पैसे सोप नये. म.
असं म्हटलं जात ना. जुन्या माणसांसारखं.
अ हा
टमाट्याला का भावे बाई.
हो का? कितीय. केवढे आहे.
विसच पाव, विसला पाव.
वीस ला पाव, चाळीस ला अर्धा. ऐंशीे रुपये किलो.
ऐंशीे रुपये किलो.
बापरे.
खूपच भावे त्याला.
हम्म.
टमाटर. हा.
हा. खूप आहे बरं.
मग. आम्हाला लावायचे होते. पण काय? कॅन्सल होऊन गेलं. आम्हाला लावायचे होते. गेल म्हटलं कॅन्सल होऊन.
चांगलं झाल असतं, लावलगेल असत त.
म. खूपच भावे टमाट्याला. खूपच भावे म्हटलं.
हम्म. असं
भाजीपाल्याला खूपच भावे आता.
हम्म.
काय करायच.
सगळ्यालच हाय का भाव. अ.
काऊ दप ग
काय?
आवाज कटतो म्हटलं तुमचावाला. प्रॉब्लेम वाटत तुमच्याकडे. का नेट चा प्रॉब्लेमे.
नेट ह नेटचा प्रॉब्लेमे. अ कारण वातावरण तस झालं का?
हो कारड कोणतेत ना? आच बीएसएनच कारण आहे ना त्यांना पण खूप प्रॉब्लेम येतो. काय?
हा ना?
गरम होतय खूप पाऊस होतो का क्लायमेट सांगय म्ह
हा नाला विषेतात जायचे. म्हलं जाऊन चक्कर मारून निघवा अस
हा मग म हो काा उतलला काय बघायला का?
हा किती उतरलं कसं आहे. बोनी म्हटल
ह बघ करलं का
हम्
हो का?
कर ज अस काय
च हां
खूप गरम होत आहे म्हला.
हो
काम चालय का? हॅलो
बोला ना.
ह
हॅलो हॅ
हा बोला ना म्हटलं काम चालेयल?
काम चालत बसस
हम्म
तुझ्या मिस्टर बिस्टर काय करता म्हटल?
हा शेती करता का?
हम् ह
चांगला आहे शेती कारण नोकरींच काय चांगली नोकरी
हे कस आहे पाणी आपण म्हणतो पाऊस थोडा फ ब पडला तरी आपल्याला शेतकरीला खायला भेटून जातं ना.
ह
अससं
हा
स आहे ना म
चां चांगलं चांगला म्हटलं आपल्याला येतय ना आवाज.
येतोय का?
मग येती मन.
हम्म.
तेच नंतर काय चाललं काही नाही.
ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना, थोडा आवाज कमी तुज्या वातावरणावर जस प्रॉब्लेम येत. वातावरण आहे ना, हा, हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय म. असं त काही येत नाही वातावरणमुळे.
हम्म.
वातावरणामुळे जास्त प्रॉब्लेम येतय म्हटल, हा बोला ना.
होय. खूपच प्रॉब्लेम येऊन राहिला.
वातावरण हाय ना इकडं. ते तर नेटला पण प्रॉब्लेम येत म्हणटल लाईट गेली का प्रॉब्लेम येतो असं.
माझे सर बोलत होते काम करून द्या ब.
हा.
मी काही थोडीशी उमे दावे यान मध्ये काम करते ना.
हा.
म सर म्हणत होते.
हो का,
म्हटलं सर मी कधी बोलू त्यांना ते आले करून देऊ म्हटल.
हा हा ते व्यू
त्या, हा विवच कालू. काम चालू हाय ना, तुम्ही बी काही
कोणा कोणा च केला म, नाही नाही माहिती कोणा कोणाचे केलं म.
आमच्या
एक म त्यांचं करून द्या ब.
हम्.
आला का आवाज आला का? हॅलो.
चालेल ठेवते मग हा.
बर बर चालेल.